हा कॉल चालू केल्याबरोबर अकरा म्हण जाईस दाखवायलाय मला.
बर आहे की सांबर मला. काय दिसत बघ नाही की मला पंधरा सेकंद आहे.
मला इथ अकरा पंचे चाळीस दाखवाय लागले चेंज
ह हा जाऊ दे माझ्या इकडे दहा मिनटं झाले की मग कट करून टाकेल मी
हा हा सय
कारण का तू लावला तर मग ते बरोबर तुझ्याकडे रेकॉर्ड होईल ना?
हो हो. अच् आणि कोण कॉलचे तुमच्या ओळखीचे असतील तर मला नंबर द्या. त्यांचा म्हणजे त्यांना सां विचारून मग मी
तेच तेच अगं तू ते इ इंडिया कनेक्टच्या ग्रुपवर आहे का?
नाही.
ठीक आहे मी काय करते मी तिकडे अस तिकडे तो सगळ्यात पहिला ग्रुप आहे ना. सन्म ह्याचा कार्य आमचा तर तिकडे पण बरेच जण टाकताहेत की आम्हाला ते टास्क नाही आला. किंवा कोण म्हणते आत्ता आला मग मी काय करते ते असे ज्यांचे असतील ना टास्क आलाच नाही किंवा एररस दाखवते ला हे होते ते होते ते त्यांचे कमी झाले असतील ना मग मी तुला देते नंबर.
चालेल.
हम्म. चाल मग काय करूयात आता हा कॉल झाला ना का जरा थांबूयात मग वाटल्यास तुला जर स रात्रीच्याला वेळ असेल तर मग एक.
अ नाही मी सात नंतर मी आता स्टडीला बसणार आहे. अ उद्या करूया कि हा उद्या करूया. ह.
एक तो मग उद्याला काय करणार तू मला दोन कॉल करून घे. समजा सकाळी अकरा बकराच्या ह्याच्यात एक मेसेज टाक.
तुम्हाला उद्या कधी टाईम आहे म्हणजे आता या दुपार नंतर आता केलेलं टास्क
नाही नाही अकरा नंतर पण केल्यास तरी चालेल उद्या अकरा ते एक. एक दीड असा केलाच ना तर पण चालेल. मी काय करते मी फ्री असेल ना मी तुला मेसेज टाकून ठेवते. की मी इतक्या वाजेपर्यंत फ्री आहे तो तो कधी पण कर मग
म्हणजे मी ना. काही दहा पर्यंत जरा मम्मीला हेल्प करून दहा नंतर स्टडीला बसते. मग नंतर तीन वाजता जरा झोपून उठून मग लगेच पाच वाजता तुम्हाला कॉल करते म्हणजे नंतर आणि परत मला सातला स्टडीला बसायला बर. संडेच मजा तस शेड्यूल आहे.
उद्या तर खूप लोकांच्या कॉलचा रिक्वेस्ट आल्या तर जसा आता ते मला कॉल करतील तर मी पण त्यांना म्हणाल ना मी पण एक कॉल करते. मग माझं जर समजा झालं टार्गेट कं्प्लीट तर
ह ह.
मग तू अकरा विक्र वाजता मला एकदा कॉल करून घेण. म्हणजे तुझे दोन चार कॉल होतील. मग मला माझे जर थोडेच कॉल दोन चार राहिले असतील तर मग ते मला कुणाकडनं पण कम्प्लीट करून घेन मी पण मग तुझे कॉल राहिले तर प्रॉब्लेम होईल ना.
चालेल चल. ठीक आहे म
ठीक आहे ना तू एक अकरा ते बारा असे मला एक दोन तीन कॉल करून घे. आता मला वाटतं तु जे तू किती कॉल केले मला तीन ना.
आत्ता हा तिसरा होय.
हा आजून दोन कॉल तुझ्या बाकी असतील ना एकाला आपण पाचच वेळा कॉल करू शकतो.
होय.
मग तू उद्या मला सलग दोन कॉल तुझे करून घे. मग मी पाहिजे तर माझं किती राहिल आहेत ते बघून मी तुला एखादा कॉल
चालेल ठीक आहे
कारण आता मी मगाशी जो तुला कॉल केला तर माझे चोवीस झाले आता म्हणजे माझे सहाच राहिले
हो
सहज राहिले ना म आता संध्याकाळी वगैरे उद्या सकाळी बिकाळी कोुणीच रिक्वेस्ट टाकली हे त नला कॉल करू का आमग आता कॉल करू का म्हटलं तर मी पण त्याला म्हणणार ना का माझा पण एक कॉलू घे
हा
ह तसं मी एखादा कॉल ठेवते पाहिजे तर जरी समजा झाले ना तर मी एखादा कॉल ठेवते अवीस अठ्ठावीस वगैरेवर येऊन थांबते मग तू उद्याला दोन कॉल करून घे मला मग मी तुला एखादा करेन
चालेल
कारण पाचच करू शकतो आपण
हो
म तुझे दोन कॉल ते माझ्यासोबत होऊन जातील
हम्म चालेल का
म्हणजे मग तुझ तुला अजून दुसरं मला जर कोणी विचारलं का कॉल करू शकतं का तर मी त्या त्यांचा नंबर तुला देते
हा हा चालेल की
ह म्हणजे मग तू त्यांना कॉल करता येईल तुला पण त्यांनी केला तर तुला पण करता येईल
हम्म मी पण त्यांना तसच बोलते माझा पण कॉल घ्या मग तुमचा कॉल मी रिसीव करते
हा मकाय बरोबर आहे ना म्हणजे आता माझं कसं समजा जर आता थोडं रात्री माझं खेळपाक दिवपाक झाला आणि कुणी विचारलं बाया बाया तसंच विचारतात उशिराने आठ साडेआठ वाजता म्हणजे स्वयंपाक पाणी सगळं करून मग तेव्हा मग बाया खूप विचारतात की तुम्ही फ्री आहे का कॉल करू का ते तर तसंच चाललेलं असतं मग तेव्हा एखा दोन् करून घेते म्हणजे मग माझे सव्वीस सत्तावीस ला येऊन थांबते सत्तावीस बेताळीस अस म्हणजे थांबते मग तुझे दोन कॉल तू केलेस समजा तुला मग परत रिटर्न म मी दोन करेल म्हणजे मग तुझा कोटा क्लास ना आपला पाच पाचच्या कॉलचा
होर
आणि रात्री कोणी विचारलालं तर मग त्यांचा नंबर तुला पाठवून ठेवते मग तू त्यांना विचार
चालते तसचत
टार्गेट कंप्लीट होईलला वाटत आता तुझ किती कॉल टोट किती कॉल झाले तुझे
टोटल आता हा माझा पहिला एक झालेला होता आणि आता तुम त सोबतचे हे दोन आता तिसरा चालू आहे म्हणजे चार झाले पाच म
अच्छा पहिल्या पाचच्या स्लॉट मधले
हा
ती काल एक मुलगी पण मला विचारत होती तुम्हाला कॉल करू का तिला तिला आज मी विचारतो ते तुमचे कॉल झाले का किती तिचेे जर जास्त नसतील झाले ना तर तुला तिचा नंबर घेते
सलकम
काहीतरीच नाव आहे तिचं ठीक आहे मी शोधते आणि तुला तुला देऊन ठेव ते नंबर मग उद्याला वगैरे तू तिला विचार अगं काय माहत का शनवार रवारचा लोक मोकलीत ना तर शनिवार रविवारच टार्गेट कंप्लेट करून घ्यायचं म्हणजे हे एकदा तीसची किटकिट गेली ना तीस कॉल संप आपल्याला ना आपल्या की मग ते ट्रान्स्क्रिप्शन वगैरे जे येतील ते आपण एकटे एकटेच करायचे आहेत ना ह म्हणजेत पण हा आणि हे तीस झाल्याशिवाय तो नाही नाही ना येते
होय मला तो आलाय सर्चचा तो आता करून घेते तो पण
आपण तो किती असा फार नाही येणार
फार नाही दोन मिनिटं पण नाही लागत त्याला
हम् आणि त्याचे पैसे किती भेटणार काय माहिती नाही ना आपल्याला
होय त्याचं काय माहित
म्हणजे ह्याचा कसा आपल्याला कन्फर्म माहितीये दहा मिनंटाचा कॉल झाला तर करणाऱ्याला शंभर रुपये भेटेल आणि रिसीव्ह करणारऱ्याला ऐंशी रुपये समज भेटतील दहा मिनिटाचा झाला तर पण त्याचे किती एका टास्कचे माहीत नाही ना
होय
म्हणजे आता हे जरी समजा आपले सत्तावीस पंचवीस जरी वीस जरी काउंट झाले कॉल कारण काही काही शून्य पण होतात बरं समोरच्यानी आपला नाही उचलला ना तरी पण आपला कॉल शून्यवर सबमिट होतो माहिती का?
होय होय झालंय माझं तसं
हा मग तो शून्यवाला काउन्ट नाही करणार ना ते
होय
पेमेंटला माझे तर सहा सात झालेत तसे म्हणजे माझे वीसच काउंट होतील बहुतेक
अ सहा सात झालेत ना मग तुम्ही असं एखादा कॉलला म्हणजे दहा मिनिटं बोलायचं असलं ना मग ते वीस मिनिटं बोलून असं सबमिट करा ना
हम्म तसं करता येईल का?
हा म्हणजे वीस मिनिट म्हणजे तुमचं जे टाइम आहे त्या तिथं मायनस झालं ना म इकडं केला तर तो प्लस होईल
हा तसं बघाय बघायलाच पाहिजे करून पण समोरच्याने पण तेवढ्या वेळ बोलायला पाहिजे की
आता तुमचे जे दोन कॉल आहेत ना ते दोन माझ्यासोबतच करा म्हणजे दोन कॉलचे तर
होईल
हा माझ पण भरेलच पण तुमच पण हे होईल म्हणजे मला पण जास्त कॉल नाही कराय लागल
हो कारण ना ग्रुपवर त्या एक बाई म्हणत होत्या त्या ग्रुपवर विचारत होत्या कि माझे सत्तावीस कॉल झाले तीसपैकी पण आता माझे कॉल लागत नाहीत मग ते सर तिला रिप्लाय केला त्यांनी की अ कदाचित ना तुमची मिनटं पूर्ण झाले
हा
म्हणून आता तुम्ही सत्तावीस कॉलवर थांबलात तरी चालेल
हो ते तसच हाय मग ते तुम्ही जे जास्त वेळ बोलणार ना ते माझ्यासोबत बोला म्हणजे तुमचं ते मायनस झालं ते तुमचं पण प्लस होईल आणि मला पण जास्त कॉल नाही करायला लागणार
हम् चालेल तसं करू उद्याला
हमम
मला काहीच नाही उद्या मी अकरा ते एक पर्यंत फ्री असेल म्हणजे एकच्या नंतर हा एकच्या नंतरच माहित नाही कारण उद्या रविवार आहे ना मग कोण पण येतं टपकतं घरी पाणे पिऊणे
चालेल मग संध्याकाळी पण नाही भेटणार का टाइम
नाही संध्याकाळी भेटेल म ते आता ते ना घालवन्या वर आये. कधी जातील कोण आलेले काय माहिते जेऊन बीऊन जाणारे आस तील तर मग आठ वीट वाजता जातात.
मग मी काय करते सकाळचं मग शेड्यूल संध्याकाळी करते मग सकाळी तुम शोध बोलून घेते आणि मग माझं सकाळी काय ते संध्याकाळी करते.
ते अकरा ते एक तर मी कन्फर् फ्रीच असते. णार कारण काय सकाळचा नाष्ट्ता बिष्टा झाला कामा सकाळचे एवढत नाही की काही एवढं टेन्शन नाही. म दुपारचा डायरेक्ट जेवण एकला लागला तर एक तासात दुपारचा स्वयंपाक होऊन जातो.
हम् चालेल.
कोण दुपारचं जेवायला येणार असेल तरी पण ते असे दोन अडीच्या दरम्यानच येतात. नाहीतर मग संध्याकाळची येतात.
चालेल म मी उद्या अकरा वाजता असं असं करते.
हं तू अकरा वाजता वगैरे एक मला मेसेज टाक.
हम् हम्.
आणि म्हणजे मी मग ते ऑन करेल.
स्वागत.
तेच आता म्हणू म्हणलं बघू आजच्या दिवसात जेवढे होतील तेवढे कॉल करतात करून घयच्या कारण मग एकदा सोमवारपासना परत ऑफिसच सुरू झालं का मग नाही होत सत मी साडेआठला जाईल तर साडेसहालाच येईल ना ते साडेसहा नंतर घरी आलं का परत स्वयंपाक करा मग ते सगळं आवरडून मग कॉल करायला ? एवढं किती असे कॉल करणार दोन चार कारण आपण दोन चार करणार तर समोरच पण दोन चार करणार म्हणजे.
होय.
एक दोन तास तर त्याच्यातच जातील एक तास मी कॉल केले आणि एक तास समोरच्याने केले. दोन तास गेले मग काय झोपायचच टाईम होतो.
होय वेळ जास्त जातो ह्याच्यामध्ये आणि मला पण आता तेवढं आता दिवसभर मला आता कॉलेज चालू नाही त्यामुळ टाइम आहे ना स्टडी करायला. नंतर कॉलेज चालू झाले की एवढं स्टडी करायला भेटत नाही कॉलेजच प्लस हे माझं स्वतःच
हो मग.
मी की कॉल करू असं कनफ्युजन चाललंय.
आसं होतंय हो. म आ आता तूला सांगते ना जर शनवार रववार नसता आला ना तर मी हा टास सोडून दिला आसता.
हं हं.
हम कारण रोजचे फार फार तर चार कॉल मी चार किंवा पाच डोक्यावरून पाणी ते रात्री उशीरा पर्यंत कोण कॉल घेणार आपले आणि आपण कोणाला कॉल करायचे रात्री उशिरा?
हो.
आ आता काल बघ तुझ्या तुझा कॉल काल काल एक झाला. त्याच्यानंतर फक्त मी तीन कॉल केले. आणि अ तीन कॉल मी केले त त्यांनी पण तीन म्हणजे समोरून पण मला तीन कॉल घ्यावे लागले. म्हणजे सहा कॉल समता समताच मला किती वाजले दहा साडे दहा वाजले.
एवढं.
आज हा मग तेच ना आज मग शनवार होता म्हणून काही वाटलं नाही. पण जर उद्याला असं झालं तर मला सोमवारला मला सकाळी लवकर आवरुन पोरीचं पोरगीचा डबा करून तिला शाळेत घालवून माला डबा करून जायचं. साडेआठला निघायचं अन म्हणजे मग झोप झोप त व्हायला पाहिजे त्याच्यामुळ मंग उद्या मी नाही फार उद्या रात्रीपर्यंत थांबणार. झाला झाला मी त सोडून देणार. टाइम लीमिट त काय लिहिलं नाही.